हॅलो
नमस्ते
नमस्कार
कशा आहात
बस मस्त तुम्ही कशा आहात?
मी मस्त ये झाली काम?
हो बस काही नाही आता सकाळी उठून म आता नाही बस आता चहापाणी केली. हम्म तेे म्हणजे असं उशीरा उठतो ना हो तुमची झाली असेल हा सुट्टी पण ये मला
चालूच आहेत आमचे काम आज जरा
हम्म
हो
तेच म्हणते रोज उठल्यावर तेच असतं आपलं
हो ना हो ना डेली रुटीन लेडीज ला तेवढं कितीही घाई असलं तरी सगळे कामं सुट्टी काही नाही सगळे काम आहेतच.
हो आहेतच त्याच्यात हम्म सग काय उठल्या पासून रात्री झोपेर्यंत राहत्यातच ते काम
हो ना हो ना बर मला त-अ च विचारायचं होतं मला माझ्या भावाचा कार्यक्रमय.
हो.
तुम्ही ब्युटी प्रोडक्ट कोणते वापरावे काय?
असं का, आपले याचे पण छान असताना आता पस स्वीस ब्युटी.
हा हा हा हा.
हो नाही तर ते फोरेवर करू नये त्यास पण छान अस मी तर तेच स्विच ब्युटीचेच वापरते.
स्विच ब्युटीचे का त्याचे काय काय प्रोडक्ट भेटतील?
म्हणजे सगळं आपलं म्हण फाउंडेशन कॉम्पॅक्ट आपलं म्हण लिप्स ते वाल म्हणजे सगळं जे मेकअप स्किन वर देतात ना ते आपलं स्किन वर घेतलं त अजून छान म्हणजे आपल्या स्किनला सुट होत ते.
हा हा हा. आणि साईड इफिकेट काही राहत नाही का त्याचं होत नाही का? हा हा हा हा.
नाही स्किन टोन नुसार घेतलं त बरं.
उम्म बर बर. आणि ऑनलाईन भेटतात प्रोडक्ट का असं शॉपमध्ये जाऊन घ्याव लागतात.
नाही मी त म्हणजे आता सहसा तर मॅमशी काही ऑनलाईनच घेतलं दोन तीन नाही होते त बाकी म्हणजे असं शॉप मधून घेऊन यायचे ऑनलाईन फ्लिपकार्ड वर पण छान भेटता.
फ्लिपकार्ड वर आहेत का ते?
हो हाय.
उम्म बरं बरं.
हो फिल्पका व ॲमेझॉन व फक्त मिशोवरन तर नाही येत म्हणजे असं ब्युटी प्रोडक्ट म्हटल्यावर म्हटलं मीशोवर कशे येतात काय येतात? ते असं लोकेल मार्कट सारखं वाटतं मला ते मिशो म्हटल्यावर तेच म्हणजे फ्लिपकार व कसंय की गॅरंटी देतात म्हणजे रिटर्न पण आणि थोडंस असं म्हणजे जास्त आजकालच तर जास्त फ्लिपकार्ट चालतंय ना.
हो ना हो ना नाही पर फ्रिपकार्ड वर आहे पण क्वालिटी पण चांगली असती. पण एवढंय की तेच्याचे रिटर्न मिशोवर एवढं चांगलं आहे की रिटर्न कोणताही प्रोडक्ट असूद्या
हो याच्यावर होत नाही पण चांगलं निंगत कारण मी मागवलंय ना छान निंगालय.
अ मिशोवर कि फ्लिपकार्ड वरचे?
हो फ्लिपकार्डवर स्वीस ब्युटीचेच मांगवले मी लिपस्टिक वगैरे छान आलेलं फक्त म्हणजे आपण जर व्यवस्थित चूस केलं ना आपल्या स्किन टोन नुसार जो नंबर आता बघा मी दोन नंबरचा युज केलो आता म्हणजे ते स्किन टोन नुसार दोन नंबरच मांगवलं होत मी.
बरं बर, फाउंडेशन ब्रॅने हे तेच्या आधी वापरायला काही ते कोणती तरी क्रीम लावतात ना? ते हेच फेसेस हां. फेसेस कॅनेडाची पण स्ट्रोक क्रीम पण चांगली आली आता.
हां छान आली फेस कॅनडाची ना ते पण प्रोडक्ट छानेत.
हां मग तेच म्हणलं ती चांगली ये, त्याच्यात त सगळंचय वाटतं ना एकच लावलं की बस बाकीचं काही जास्त लावायची गरज नाही.
नाही जास्त लावायची गरजच नाही कारण त्याच्यात सगळं म्हणजे प्रायम फाउंडेशन वगरे मिक्स केलय ना मी.
हा-हा, हा-हा, कारण आता सध्या इंटरनेट वर जास्त त्याचेच व्हिडिओ वगैरे चालू येत.
व्हिडिओ काही चालू आहे त्या ते म्हण? पण नाही तर चॅट जीपीटीला पण चाल नां आपल्याला, मेकअप म्हणजे मग कसा मेकअप करायचा, इतकं परफेक्ट सांगतात ना!
हा-हा, हा-हा.
मस्त सांगून देत की, कोणतं प्रोडक्ट लावायचं, काय करायचं. आपल्या किंटो मस्त सांगतात त्या, त्यानां पण विचारलं आता. मेकअप आणि चॅट जीपीटी
हा-हा, हा-हा. त्याच्यामध्ये टाकलं का आपल्याला की सगळं सांगतात?
हो, सगळं सांगतात की, मला मेकअप करायचं आहे, कसा करू? मस्त सांगतात की, आधी हे लावा, ते लावा, मग प्रोडक्ट घ्यायचे. कसं घ्यायचं, ते पण आपल्याला मस्त सल्ला देतात मार्गदर्शन दाखवतात.
किती क्वांटिटी, काय?
हा, तुम्ही या असा प्रोडक्ट घ्या, त्याच्या मस्त छान सांगत त्या चॅट जीपीटी
हा-हा, हा'हो तसच पाहिजे कारण आता पार्लरमध्ये जाऊन म्हणलं कि आपल्याला तेवढा वेळही नाही, घराच्या बाहेर निघायचं म्हणलं की
हम्म.
त्याच्यामुळेच मग. हम्म, बरं हा-हा. बर-बर, अजून हेअरसाठी.
यासाठी का? मी असेल तर म्हणजेत, असत काहीच यूज मकडे फिलिप्सचे प्रोडक्ट येताईत न आता
हा-हा-हा.
फ्लिपकार्ट नाही आता, इंस्टावर सगळे ट्रेंडमध्ये. खूप छान! अच्छे
हो ना, नाही, पण हेअर साठी तेल वगैरे कोणतं? आता ह्याच मेकअप थोडसं भेटलं पॅराशूटचं. ते आता सध्या जास्वं स्वंदाच्या तेलाचं ज मेथी दाणा हे ते टाकून
हा, ते हो. मग काय, शाम्पो? वगैरे पण युज केला ना? फिलिप्स करून येतयं आता, इंस्टाग्रामचा खूप युज करताय. हो, ते मागवलं मी. छान रिझल्ट आहे त्याच्या पण असं म्हणजे, स्मूथ सिल्किअर होतात. त्याच्याने
केस गळत नाहीत.
नाही, कारण त्याच्या म्हणजे सगळे दिले ना. तुम्हाला म्हणजे डेंड्राफ साठी हवंय का? हेअरफॉलसाठी, स्मूथनिंगसाठी हेअरफॉल होत असेल, तर हेअरफॉलचं चूज करायचं. आता मला हेअरफॉल होत होते, मी तो मागवला. छान आहे. त्याच्या पण रिजल्ट फिलिप्सचे प्रोडक्ट ओनस्ट स्मुथसाठी मागवलं तर स्मूथनिंग पण छान देतं. माझे आता मध्ये तसं डॅमेज होऊन गेले ते हेअर.
हो ना! तर माझे हेअरं पण खूप लांब होते. पण डॅमेज होऊन अे मधूनच तुटते तुट ते आणि खूप बारीक झाले. हा, आणि तुटत चाललेत हेअर, हम्म.
तसं मी तेच प्रोडक्ट मागवले दोन वेळेस यूज खेळणार. छान निघाली एकतर
बर-बर मागून बघते. मी पण आता
हों आस् स्किन टोनला म्हणजे आपल्याला डेली असं आपल्याला ग्लो स्किन हवाय नां त्याच्यासाठी पण छान येतय फिलिक्स चे प्रॉडक्ट मी तोच म्हणजे तर म्हटलं मागवं असा विचार करत होते तेज्यात सगळे आहे त्याच्यात म्हणे मॉइस्चरायझर टोनर, फेशवॉश, हे असं चार, पाच
वन टाईम मध्ये सगळंच होऊन जातेय समजा आणि स्किनला पण चांगलं.
आपण कसंय ना आपल्या डेली रुटीन आपण असं रोज
हो त सध्या घरी असतो तर पण त्याच्यामुळे घरी काही लावण्यात येत नाही पण एखादा फंक्शन असला हों नां
मी प पावडर वैगरे तो आपल्या स्किन काय लक्ष नाही देत डॅमेज होऊ जाते ना आपली स्किन पण. तो प्रोडक्ट छानयं म्हणजे तो युज करायला हार त्यात नवे सगळेयं त्याच्यात पहा तर इंस्टाग्रामवर तोच व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओ चालतो कि ते स्किन ला पण ते सगळं लावतात म्हणून इतका ग्लो करतो स्किन स्मूथ कीन लागते
हां हां हां हां हा
टोनर वगैरे आपण सर्व डेली लावत नाही ना!
आपण नाही नां लावत म्हणजे कंबाईन मध्येच सगळं एकत्र जर आलं तर आपल्यासाठी चांगलं होऊन जातं कारण आ पण तेवढा वेळही नाही देत आपल्याला सगळे कामं करायला वेळयं पण स्वतःसाठी वेळ नसतो.
आन् आपलं दुकानात जाऊन एवढं प्रोडक्ट असं घ्यायची आपण काय घ्यायला आलो एवढं लक्षात पण राहत नायी.
हों नां हों नां त्याच्यात कोणती कंटेंट असायला पाहिजे काय आपण एवढं चेक करत नाही आणि घर बघतही नाही तेवढं
बगा तुम्ही हे कसंनी मी इंस्टाग्रामवर असं काही दाखवल लिंक मागून घ्यायची असं घेतलाता मग असं अजून छान पळतायतेत.
बरं बर बर
हुं
बघू आता तेच मागवते मी तुम्ही लिंक टाका मला
हुं
लिंक बघून घेऊ मागवते म्हणजे छोटे कार्यक्रम असले समजा डेली पण आपल्याला लागतच येतं थोडस डेली पण वापरत राहिल तर स्किन आपली चांगली राहील अजून.
आ चांगली मग तेच म्हणत्यात आपण घरकामात. एवढे व्यस्त राहतो की आपल्या स्किनकडे लक्ष देत नाही नां तर हे प्रोडक्ट घेतलेले म्हणजे बरं की आपण ठीकयेत घेतात सगळी आंघोळ केली ते लावून घेतलं आणि अस् आहे रोज मॉश्चरायझर मिळतेय ना आपल्या चेहऱ्याला.
हां हां हां
असं होत नाही ना प्लानीगं काही
नायी आपल्याला होत नाही आपल्याला फक्त काम त्याच्यामुळे ते एकदा नाई नाई नाई देत नाही आपण हां आपण नाई लक्ष देत
ते आपल्याला लोक्ष राहत नाय.
हां हां हां ह
हे बाकी कसय नाही क्लीन गलो करते ना बाकी मुलींची ते असंच काय ते युज करत राहतात ना दिवसभर काहीही लावतेला मास्क लाव ते यूज
हों ना हों ना नाही ते काळ अशेघेता आपला डॅमेज दिसत पुन्हा कुठ तरी कार्यक्रमाला गेलं की मग ते हेल्दी सॅलेड पुन्हा वाटत अरे गड्या ती ही आपलेच आहेत. चे पण तीची स्किन बघा आपली बघा अशी का झालीय.
आपल्या वयाच्या म्हणजे इतक्या तरुण दिसतात नाही आपण त्यांच्यावर म्हातारे असं.
हो हो हो, असं व्हायला लागले हो ना आणि लक्ष. कामाची शेत नाहीतप आणि पहिले एवढं प्रोडण पण माहि्ती नव्हती ऑनलाईन. बरचस झालय सोशल मीडिया मुळ बऱ्याचशा गोष्टी. सोशल मीडिया मुळ पण माहिती होती आता कोणता कसा प्रोडक्ट वापरायचा आहे पण आपल्याला ते घर बसून ''--'' सांगत्यात आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही त्याला.
आणि कसं म्हणजे मेकअप वाले पार्लर म्हणजे अस मोठे मोठे आर्टिस्ट आहे ना मेकअप आर्टिस्ट. ते सुद्धा असे विडओ टाकतात की तुम्ही स्किन ला हे युज करा ते युज करा.
हा हा हा हा, म्हणजे पूर्ण दाखवायलाच लागले ते आपल्याला.
पूर्ण म्हणजे न शिक न येणाऱ्या मुलींना मेकअप पण घ्यायला लागलाय.
हो आता काही पार्लरची पार्लरची गरज नाही आणि पार्लरच. क्लासही करायची गरज नाही.
खरंच नाही फक्त युट्यब. र पाहिजे का प्रोडक्ट घेऊन येत तर संपवून घ्यायचा व्हिडिओ.
हा हा हो, कोणतं कसं किती प्रमाणात लावायचंय काय लावायचें हम. हा हा हा हा,
त्यांच्या अशा रील्स मुळे भरपूर ज प्रेरणा मिळते आपण पण म्हणजे. काहीतरी करू शकू आपल्या आपला मेकअप करू कोणाची म्हणजे गरज राह नाही सेल्फ ग्रुप सऊन जाते.
हो ना हो ना बर बर बर. आता मागवते मी पण त्याची लिंक तेवढी सांगा मला.
हो सांगते
मग अजून काय म्हणता?
काय नाही बस नाही बस काहीच वातावरण नाही आहेे.
हा हा, पाऊस वगैरे नाहीयच आहे.
नाहीच आहे ह्या वेळेस.
हा, हो का सांगितलंय का मीच पण निसतच आमच्या इकडे तर गरज असते. पाऊसचा पत्ता नाही रात्री थोडा पडलाय बहुतेक संध्याकाळी.
आता काहीच नाही.
हा हा हा हा, त्याच्यामुळे थोडस आहे गरमीचं प्रमाण. आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला पण हो हो चालेल.
हो हो,